हॅलो
मला वाटलं कॉल लागत. नाही की काय
अर नाही त तस चालं तरी म्हणी
कसं.
आत्ताच कॉल करेले सुरू ठेवा असं आलं.
हा मले पण आलतं हम्म किंवा एक य गेल आता मायं.
माय एक गेलं
झिरो झिरो हौ डायरेक्ट म्हणलं होत. ते
हम्म्म थांबून लावं लागतं का काय ब्रेक घेऊन
हम्म
काय मग.
हा चालोय आहे. जेवण घेऊण झाला का नाही.
नाही जेव्हाचा विचार होता. भाजी चालू
हौ काय.
बाजी चालू ये
भाजी है आमची. पनीर
मस्त भाजी चालूय मगं. आमच्या इकडे राहियला अलो. हा
हेलॉ हेलॉ हॅलो हलो हॅलो हॅलो
नाही का
हा आताय ते
हॅलो
येते येत ना आता.
आता.
आरे काय नाही काय चालू म्हणलं.
हम्म काय नाही मग आराम
कुटं वर गेलंतेत का फिरायली.
हो वर जाऊन आलो.
हो का?
ह.
काय नाही म्हणलं.
फिरून बिरून आलो.
हो का?
हम्.
हात पाय धुतले का नाही?
नाही डबल मिटिंगला जायला लागतंय.
मीटिंग काय मिटिंग मध्ये टाईम पासच होतय.
हो तरी जाच लागेल ना?
हम्म ठीक कोणते प्रिमाइस मॅशिस टाकाय लागलोय, तीन चड्ड्या, ट्रेक शूज
काय टाकू लागला?
तीन चड्डी.
ह एक कुणीया असती.
हम्.
का नाही घेतलं का मग लॅपटॉप.
हम्म घेतलं काय?
घेतलं होतं का?
हा ॲम्बेसिडरच.
अम्बेसिडर?
हम. ब्रँडेड कंपनी आहे आपल्या इकडे भेटत नाही.
झिरो सेवन बोलावली का?
ते भूटा आणलेत बनतात ते
हो का?
हा तिथून एक आनलं समजा ते तीन आते.
हम् हम.
तीन मला वाटतय दोन. मुंबईत उतरले ना एक इकडे पाठवले.
चांगली गोष्ट आहे मग.
हम्म.
डायरेक्ट बाहेर देशातून घ्यायला लागले तुम्ही.
हो. होतो मी.
हम्म. आजचा काय बुधवार दिसा लागला मले.
बुधवारच आहे मग आज.
हो टायम मग एक हप्ता.
एक हफता आहे का?
हो.
काय तारीख आहे आज?
आज का पंधरा आहे.
पंधरा
हम्म
पंधरा आणि पंचवीस आपलं सत्तावीस
हां
हा ये कब तक आहे.
आहेत तर दहा दिवस.
हम्म
कार्टून म दिसाय लागल मला
ह कुडी ह
टीवीवर.
हो कार्टून चालुये.
काय तुमचा माणूस तर चडीतच मुतला मले बगून.
हा म्हणून तर विचार करू लागलो पॅन्ट गाऊन घालली.
बाहेर आलेला दारच सोडून दिली.
जाय बा ए कोणा आल बा
अश
इकडे पाहि ना कोणाला पाहि ना पहि बा
हॅलो हॅलो
दिसला का?
हॅलो
हॅलो
ह् त्याला आवाज येत काय?
दिसला होता का नाही म्हणलं माणुस?
माणूस काय दिसला नाही.
हम् हम ह
आपलं कामात जरा
लच हवे ली बसाले त त
हम मग-
आम्ही बसतो जरा पंख्याच्या वाऱ्यात.
अंत रस्तवता तू
हो ना,
ह तेस काय मंग आता?
अ बॅग काय एक बॅग शिवली आता फडलेली जराशी
हम् ती घेत काय?
हाऊ आता काय तीच गेला करून.
हम्म
विचार तिकीट, तिकीट पाह लागलं.
कश्यावर,
कोणतं कोणतं दाखवं लागलं आहे तिकीट?
ट्रेनचं का?
हा ट्रेनच हा अठरा आहे तरी आता अवेलेबल.
म्हणजे वेटिंगवर का कशी?
काय माहित, अस दाखवा लागलो अठरा अवे्लेबल आहे त म्हणून.
वेटिंगवररची असतील.
आपले झाल्या टिकाणपण
नाही रे आपली इतक्या ला बसत होती.
हम् हम्म
शेवटी शेवटी झाले तर होतील नाही तर मग रिजेक्ट होतील.
नाही नाही रिजेक्ट नाही होत.
नाही दुसरीकडे फेकतात काय?
हम्म
काय हम्म
एक सिरीज सापडली होती चांगली.
कुल कोणची
लाॉस्ट
लॉस्ट काय?
हम्म हिंदीच नाय बाय.
हम्म मग इंग्लिश मध्ये मग चांगली कशी ती
जेवढी समजली तेवढी समजली असंच पाहिणं चांगली.
ह समजते पण काय?
हवं.
इंटरेस्टिंग
सब टाइटल वाला जी
एकच पाहिली प आताला बा सिरीज.
कोणती?
पिड्रुजी, प्रिरथमजी
पाहिली का?
हो ना
चांगलीय
हो दोन तीन दिवसात कंप्लीट
आता एकाच दिवसात संपली होती.
पिक्चर हवी घे
हम्
फक्त ते काय त ते दाखतात त्याच्यात नई हाय जास्त टाईम हम् जास्त टाइम घेतात काय तर तीन घंट्या पेक्षा कमी
हम.
अरे आता जर मलाल की कठून जाईल त मग
मया थांबून लावल ना तू.
हम्
नाही ते होणार नाही मला वाटततं.
मग तर केरळचं हे चिकन चरी द्याय लागले कस काय
काय?
केरळचा चिकन चरील.
पाखंडी ग्रुप हे.
हम्
पाहता ईल मग
हावं.
मग कुठं पर्यंत आली शेती?
शेती आता नेमकंच हितभर आली.
बरं का पाणी बीणी पडते का नाही.
नाय पंजाब ढग जेबट डुप्लिकेट माणस पंजाब ढग
फेल पडला माणुस आता
माणूस, अंदाजे मारा लागला माणूस.
हम्म, शेतीला पहाय लागेल वाट्टी
ह्म कोंद्या?
पंजाब ढकच्या काय म्हणती असते.
आव युट्यूब वर लाईव्ह असते ती.
लिव्ह असते का?
आहो.
नाही ते म्हणे बा पंधरा तारखेपासून पाणी हे - पाणी हे.
हम्म.
बाकी कडे पडलं
कुठं पडलं?
नागपूर.
पडला काय?
आ हो.
बरोबर तिकडेच सांगायला असेल त्याला.
हम्म.
हम्म सांगते इकडे पडती इकडे.
दिसतीयास ना म्हणून प्रिडिक्शन बरोबर राहते म्हणज जवळ बसत्यात.
हो जवळपास चालते जरास.
हम्म.
काय चालय मग?
आय न या दा डग्री कराव म्हणलेय एखांदी.
डिग्री
हाऊ.
आता कोणती डिग्री?
एम आय टी मजी काय काय? हो आलो दोन मिनटं.
हम्म जेवण करायल की काय?
नाही नाही फोन येत आपल्याला मोठ
हम्म.
हम्म.
चांगलं आहे मंग.
हम्म तेच म्हटलं एम आयटीत नाही आहे ऍडमिशन घ्यावी का?
हम्म एम आय टी काय पैसा या एम आय टी त जास्त आहे.
नाही रे काय तर काऊन माय फेमस आहे मणत एम आय टी.
हाऊ एम आय टी आहे फेमस सगळीकडेय तेच.
त्यासनी त्याच्यात घ्याव म्हणलं ॲडमिशन करायची.
हम्म हम्म.
दोन तुकडेच केले.
हम्म कशाची?
गोमीचे.
गोम या लागली आता.
हम्म गोम येती ना.
हम्म सावळीत बाहेर निघता आता.
सख बाहेर निघत जात
हम्म बतडन पळतात
हम्म.
आपल्या संवाात कट्ट्याला
हम्म काय आपाप काडून जाईल.
हम्म आता बरोबर